हॅलो काय करत होते ओ तुम्ही.
बस काही नाही बसलेले आहे. बसलेलं आहे स्वाध्याय चा प्रोग्राम झाला नेमका आज.
हा.
त्याच्यानंतर जेवण झाली आणि थोडं बसले रिलॅक्स बोला काय काम आहे तुमचं.
काय घालणार आहे आजी.
दीपमच्या बड्डेला साडीच घालणार आहे मी. एखादी काठपदराची साडी घालेल आ. नाही नाही नाही ती डिसाईड नाही केली मी अजून. ह कोणती तरी घालून घेईन सध्या आहे जरा बऱ्यापैकी.
तुम्ही दीपमची आजी म्हटल्यावर
दीपन च्या मम्माने घेतलेली साडी ती नाही म्हणेल घालायला मला आवडेल पण ती नाही म्हणेल घालायला. मग आता पाहू ह् काठपदराची घालेली. तुम्ही काय घालणार मामा
डिसाइड केलं नाही अजून. हे जास्त कपडे आणलेले नाहीे सोबत तुम्हाला तर माहितीये आमचे कपडे आमच्या गावी आहेत.
तुमच्याकडे ज्या साड्या आहेत त्याच सुंदर साड्या आहे तुमच्या. किंवा आमची एखादी गाला तुमचा ब्लाउज अ आमच्या साडीवर याय सारखं असलं तर.
बघूत आता. ते केलं का विष तुम्ही सुषमा आत्याला.
वै केलं. तिनी मला बोलवलं बस बसचे. ते.
ह ते तेच बोलणार होती मी केलं का तुम्ही ते बसचं तिकीट नंतर होणार नाही तुमचे.
तीनशे रुपये लागत.
हम्म
आत्ता तीन सांगितलं आधार कार्ड आणि तीनशे रुपये घेऊन या पण मी इतकी थकलेली आहे की बस.
कमी पैशात झालं यांचं इकड.
हो का किती.
काय माहिती विचारावं लागेल मी नंतर विचारून सांगेल तुम्हाला. अमृता काकूणी पण बनव ना ना
आ
काकू तर घेऊन आली होती ते कार्ड अमृता काकू घेऊन आली होते हो का एकदा काकून विचारावे लागेल बन प हम्म
आणि कंपल्सरी आहे
हा आम्ही तर काढणार नाही दिदी कायच करत
मला बसमध्ये बसायचं काम असते आणि तुमच्या तेलंगणात ते कन्सेशन आहे की नाही ते पण माहित
ते महाराष्ट्रातले आहे ना पण.
माझं काही टेन्शन नाही. मी तर महाराष्ट्राचीच ए ना? त मी नाही बनवत. जाऊ द्या फेका तिकडे. कोण बनवत बसेल?
हो झालेली. हम्म. येता का इकडं? इकडून जाऊ आपण तिकडे चंद्रपूर.
बघू बाबा. नाही पाच का? तर तिची तब्येत तर होउ द्या चांगली.
हो हो. अजून वेळे ग! आठ दहा दिवस टाईम आहे. आजची तं विसच तारीख आहे.
तब्येत चांगली झाल्याशिवाय नाही
आता अ वंशाचं काय सुरू आहे?
कोणाचं?
आकांक्षा. मेकअप आर्टिस्ट.
आकांक्षाच. आता जॉब लागले म्हणे बाबा. बघू आता काय करती तर. मला बोलली दिदी का म्हणे आकांक्षा येऊ शकते का मेकअप साठी? म्हटल तू तिच्याशी बोल ना. कशी येणार म्हटलं. तिला पण तिच्या- पेज वर टाकायचच असतं ना?
म. पण तिन तेवढं- हम्म.
काय?
हा. आणि बरं होते ना?
कुठलं य तिथ आयुष का? इतका चेंज झाला माहितीय का? काल तर अशा गोष्टी करत होता ना?
समजदार झाला आता. माहितीय का?
ते ना. बाहेर भर-
ते नका. तसं काही नका बोलू. तसं काही नका बोलू ना आता.
हे ते येेऊ शकता. बरं ठीक आहे. हो चालेल. नाही समजलं मला तुझं बोलणं. तर अ चांगला वागतो ना? अ आणि- हम्म. चांगली गोष्ट ए. कॉलेज ला-
चांगलय. हो कॉलेजला वगैरे जातोय आता. सगळं चांगल चाललंय.
हं. हं. त्याच्या न हे दोघं पण खुश असतील जरा.
हा. चांगले काकात खूप खुश होते. काकू पण खुश आहे आता. दोघं पण. साक्षी पण. आनंद? ब वाटत ना एक तर गोष्टी. चेंजेस होताय. हम्म.
फॅमिली चांगलीच पाहिजे बाई. फॅमिली चांगली तर सगळं-
व्हय.
हम्म. फॅमिली चांगली तर सगळं चांगलं असतं.
हम्म. समजा लहान आहे आत्ता. गूढबुद्धी येते मेन गोष्ट.
हम्म.
होतच असतं या टर्निंग पॉईंट मध्ये तर.
हो म
हम्.
हम्. तेच ना आणि ते देताय बरोबर औषध त्याच दोन दिवस आड.
हो आता तसं नका सांगु याच्यात काही.
हा ओके आणि मला हेच सांग तू मला हे सांग. कि अ म्हणजे.
अ
तुला एखाद्या ठिकाणी जायला आवडेल का आता माथेरानला किंवा चिखलदऱ्याला.
तुम्ही कधी जातय.
ह
हा.
चिखलदराच ठरलं होत. हम्म आमचा तीन तीन तारखेला अ तीन ला नाही दोन तारखेला खटुश्यामला जाण्या सय योग आहे आणि तिथून अ पुष्कर ह तिथे जे काही आहे तिथे जाण्याचे योग आहे. पण आम्ही ते टाळतोय आता बघू काय होते त्यासाठी. अठरावीस सीटरची गाडी केली.
हम्म.
त्यात आमचा नंबर आहे लागलेला तर आम्ही ठरवायला पाहिजे. आहेेत मित्र मंडळी त्यात सुष्मा काकू जोडी मागचे किरण पवार वगैरे ते.
ह म्हणजे सगळे तुम्ही एजेड पर्सनच आहे ना.
हेजडजड म्हणजे मी हेजड असेल बाकी माझ्या विष्यात कमीच असतील किंवा असेल माझ्यापेक्षाही आणि परत सगळ सगळं लंच सोबतच घेणार आहे आणि जिथे शक्य तिथे बनवणार आहे सगळ हायजेनिक अस आहे बाहेरच काही खाणार नाहीे तशी पण मुंडे साहेबांना आता बराच वेळा उचललेला आहे तर त्यांना सहकार्य करूयात चांगल्या ठिकाणीच राहू.
पाहिे
असा आहे माणस आमचा.
आम्ही बाहेरच बनवलं.
आं. तुमचं काय सुरू आहेईल.
काही नाही मी बसली रोशन भैया अ्याला घेऊन बाहेर गेला थोडा
बाहेर डास असतील तर बाळाला त्रास होईल
हे डान्स नाही असंच थोडासा राऊंड मारायला गेलाय तो मारायलाग ते त्याचे
आणि त्याच अ तुम्हाला तो कधी येणार आहे ऑफर कधी येणार आहे
बघू आता कधी येतं ते ऑसरत
ह तरी अ का लेट होतय काही सांगू शकता तुम्ही
तेणे माहिती का
हम्म नाही कस आहे अ त्याच्यावर बरच होत डिपेंड आहे ना त्यामुळे असं वाटत लवकर झालं तर खूप छान
ते तर आहे ते आत्ता काय बोलली होती तुम्हाला
आं
उषात उषा आता काय बोलली
शत्यवल्ली मी पण बोलते तिला
हा
तुला तर बोलले ना काही काळजी करू नको
हम् हला पाहिजे काम
हम्म तुमचे पप्पा काय म्हणतात तुमच्या पप्पा पण त बोला असंच वाटत नाही बाबा
अरे बाबा आमच्या पप्प ना खूप बिझी आहेत माहिती आहे का आमच्याशी पण बोलायला टाईम नाही आहे घरी असून सुद्धा येतात जेवतात थोडफार मुलीसोबत खेळ लगेच झोपून राहतात असं झालं आहे काचे
हम्म
बाकी
तेच ना
असचल
काय बोलता तुम्ही
बा
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा काय म्हणत
बोला ना काही नाही पप्पाला नसतोच वेळ म्हटल दिवसभर जुस सत्तनच्यामध्येस् तब्येत चांगली आहे पण त्यांच डोळ्यांचं ऑपरेशन करायचं होत
एवढं अर्जंट आहे
ह हो ना दिवाळीपर्यंत करायचं सांगितलेलंच आहे डॉक्टरनी पण हे ऐकत पण परफॉर्मे का
मग चष्मा वापरतो का तसेच काम करतो
तसेच करतात
बाप रे कमलाच आहे
ईद दिसात बरोब डॉक्टर बे आपण हे निष्काळजी पणा त्यांना मागेच बोलले होते पप्पा डिलेव्हीरच्या वेळेस की फक्त ऑपरेशन करून घेऊ नको बोलले ऐकलं नाही तेव्हा पण त्यांनी
कठीनच कामं तर मी तिला महत्व सांगा
स्वतःकडे लक्ष देऊ देत नाही पप्पा
जरा लक्ष दे त्यांच्याकडे हं त्या कुठल्या कार्डात जर हॅलो हॅलो कुठल्या कार्डात जर बसत असेल तर ते पा मनी प्रॉब्लेम असल्यामुळे ते नाही म्हणत असतील तेवढं लक्षात घ्या ह
ते कुठले तरी कार्ड असतात इन्शुरन्स असतो ते इन्शुरन्स मध्ये जमत
अरे ते पण मस्त चालता आहेत ना त्यांची
आं
आली हं आहेत आम्ही कशासाठी प त्यासाठी पप्पा करा आहे आम्ही ऐकाल तर नाही
ते
वाठारला काय करता बट हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे ना आणि लेकर कशासाठी असतात त्याचसाठी असतात ना
हम्म
माय बाप्पासाठी नाही तर कोणासाठी लेकरं
हम्म
अगं मनवावं लागेल त्यांना कसं तरी
हम
मनवावं लागेल आता
हो जरा कं ही करा तुम्ही समजून सांगा
अं
सांगेल सांगते
बरं ओके
हा